हा नमस्कार ताई. नमस्कार ताई.
आवाज येतोय?
हो येतोय आज पावसामुळे तर याच पावसामुळे नेटवर्क जाम असल्यामुळे कॉलच लागत नाइ कोणाला.
हा तेच्यामुळे मी कोणाला केलाच नाइ आज.
माझे आज फोन अ फ्रेंड चे खूप टास्क राहिलेत पण नेटवर्क
बोलू नका बोलू बोलू नका. दुसरं बोला विषय.
काय करताय ताई?
काय नाइ आता मी झोपलेच होते आता उठले.
हो हो.
आमच्याकडे पाऊस आहे खूप
आमच्याकडे पण आहे पण खूप नाइय पाऊस.
आता दिवसभरच चालू आहे.
हो आणि आज काय विशेष केलं?
का तुम्ही नाइ
आज काय नाइ नाइ आम्ही झोपत नाइ दुपारी.
तुम्ही दुपारी झोपत नाइ?
नाइ मुलांचा अभ्यास घ्याव लागतो. मुलांच्या ड्रॉइंग वगरे कम्प्लीट करावं लागतात ना ताई.
आवाज आवाज लटकतोय.
हा मुलांच्या ड्रॉइंग्स कम्प्लीट करावं लागतात ना प्रोजेक्ट हॅलो.
आवाजच नाइ आवाजच नाइ येताय बरोबर.
हा मुलांचे ड्रॉइंग, प्रोजेक्ट कम्प्लीट करावं लागतात ना. मुलांचे ड्रॉइंग, प्रोजेक्ट हा दिवस सर्व तेच्याकडचं जातो अभ्यास घ्यावा लागतो. हम्म आणि मुलांना फिरून पण आणावं लागतं. तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो हा ताई हॅलो. हॅलो. हॅलो. हो ताई. तुमच्याकड रेंज नाइ वाटतं ना रेंजचा प्रॉब्लेमय. हा आ बघा एकदा रेंज म